हॅलो.. हा अ वेळ आहे? का ग तुला जरा.. दोन तीन दिवसानंतर.
ते कस हाय? म्हणजे आमच्या घरात एकनाय एक म्हणजे माझी बहिणीच बाळ झालंय आणि त्याच्या. कोरेशन साठी जरा मदतीला जरा मला यायचं म्हणजे तुला जरा बोलवायचं अस चाललंय विचार. मग तुला जरा वेळ असेल तर मग येशील का घरी आमच्या? कार्यक्रम आहे तेव्हा, एक दोन तीन दिवसानंतर आणणार आहेत आता तर दवाखान्यातच आहे अजून. मग त्यला. काय असं सजावट वैगेरे करायचय.
चालेल सांग की मला की एक आदल्या दिवशी फोन कर किती वाजता वैगेरे. आहेत तसे दोन तीन जण मला विचारलं पाहिजे डेट म्हणजे. तारखेला काही नसेल तर ते करून घेतील, हो.
ह्म्म.. तुला मी तसं सांगते मग काय तारखेच. काय नियोजन वगैरे असेल ते सांगते तुला आणि मग तस त त्यांना पण सांग माझ्या पण आहेत व ओळख्याचे मी पण विचारते तू पण विचारून बघ म
होते ना.
मग तुला वेळ असेल तर.. येशील ना तू?
हो ते ही.
ठीके चालेल मग.. ठेऊ म? तर अजून थांब ना जरा अजून दिवस अजून हे केले नाही ना कोणत्या तारखेला करायच आहे ते? ते अजून की केल्या नंतर म तुला सांगते ना कधी यायचं कधी नाही ते हा. चालेल ठेऊ म?